हॅलो
बोल की ग
हम्म हम्म, काय कराल्यास?
काय नाई, काय करू? तू काय करत्यास?
मी काय नाय ब, आता आवरून जेऊन टीव्ही बघून
लो प्रेस कसाय मग?
असं सांग की जेवून सगळं आवरून झोपलोय म्हणून गप्पा मारत बसल्यास
हम्म
गप्पा मारत्यास का, थापा मारत्यास?
नाय नाय, गप्पा मार जरा, पैजण घातले वाचाय लागलंय.
बरं, काढून ठेव, मग कशाला घातलंस?
हम्म, असू दे म्हटलं, बई घातले.
बरं, आणि काय?
काकींनी दिलेत गं
हम्म हम्म आणि काय?
आणि काय नाय बघ.
म्हणलं, कुठं हायस? काय, फोन नाय? काय नाय म्हणलं, कुठं गावाला गावाला गेलीस का? काय म्हणलं.
गावाला नाय सोडं, गावाला काय जायाय नाय. मध्ये आलोय, जाऊन आता आणि कशाला जातुय गावाला?
फिरायचं आता काय, सुट्टीये म्हणलं.
हं, सुट्टी काल आमचं पप्पा विचार होतत. रिझल्टच अजून का लागाय नाय? तुमचा रिझल्ट?
म काय सांगितलंस?
आता काय सांगू, मी म्हटलं नाई लागायला म्हण
असं सांगायला पाहिजे हुतस. की आता कसं, आपला रिझल्ट कधी लागणार? अं.. आता फर्स्ट इयर, सेकंड इयरच्या पोरांच लागतील तव्हाच की सगळ्यांबरोबर? लागणार ना
मी म्हटलं. तस काय एवढं बोललं नाही सोडं मी म्हंटलं नाही म्हंटलं अजून काय हे करायला. काय सरांना मी परवा मेसेज पण टाकलेला पण तेव्हा सर म्हटले की मला पण काय माहिती नाही.
हम्म
म मला म्हटले बघ ह्या दोन, तीन दिवसात मिळत त्यो काय रिझॉर्ट तेन. त्यांनी म्हणत होतेत की विचार ते त्यांच्या ओळखीच कोण हाय बी.
जॉबसाठी?
त्या हा साहेबां त्यांचे सर आहेत ना वरच त्यांच्या मुलगीच्या कुणाचे तर त्यांचे हे आहेत. म्हणजे असं बिझनेसच आहेत हॉटेल त्याने बिझनेस मॅन आहेत.
हम्म हम्म हम्म
त्यांच्या कंपन्या आहेत वाटल ग मग पुण्यात एक आहे, मुंबईमध्ये एक आहे. आणि इथ कोल्हापूरमध्ये तेन हाया त्यांचे.
हम्म हम्म हम्म
पप्पा म्हणत होतत की तेनास्नी विचारतो.
चालतय की म रिझल्टच नायाय तर विचारून तर काय करणार?
म्हटलं विचारा म्हट मग मला म्हणत ते कुठ कोल्हापुरात कायतरी सी बी एस वर तिथ कणी काहीतरी हाय वाटल ते म्हणजे तिथं नाव आपलं रजिस्टर करून ठेवूया म्हणत होते जरी तिथ तुझ्या रिझ्युमच्या म्हणजे हेच्याबद्दल जर आल्या वॅकन्सी तर त्यांनी सांगत्यात असं काय म्हणत होतीत बाई.
हम्म हम्म हम्म म्हणजे आपला रेझ्यूम वगैरे देेऊन ठेवायचां का?
हा तसं असं काय तर सांगत होतत मी म्हटलं द्या जावा म्हटल.
हम्
बघा म मला म्हणत्यात जी साईड आहे तीच करायचं त्या साईडनच करायचं.
होईच कि मग दुसऱ्यात नाही जायाचं आणि जाऊन काय उपयोग पण नाही आता. हा मार्केट एवढं घाण आहे काय खरं नाही दुसऱ्या साईडला जाऊन.
हम्ममम्
ते स खरच आपण इलेक्ट्रीकला घेण्यापेक्षा मेकॅनिककला घेतलं मेक मेकॅनिकल, सिव्हिलला माझ्या माग लागलेले सिव्हिल ला घे म्हणून नाही म्ह
होय सिवील सोप आहे आणि सिवीला लई स्कोप आहे. स्वतःच आपण हे काढू शकतोय.
मग तेच की लई स्कोप आहे तेच मला आत्ता पण हे व्हायल. एवढ करून
आता आमची दिदी खरं सीविल करून घरात बसली. म्हणजे करू शकत्या सोड ती असं प्लॅन वगैरे तीनं हे करून खरं काय करत नाही ती.
बरं पडतय नई ते कसं असतं सिवलच असं काय आता नुसत जाऊन उभारायचं असतया तिथं. साईट वगैरे चालू असली की होय.
मला पण आमचा सर म्हणत होतत आज क्लासल गेलेलो ना क्ला सर बोलवलेले. अ इलेक्ट्रिकल का केलं अस तसं काय काय प्रश्न विचारत होतत. म्हणलं नाही असंच म्हणलं आय टी ला च कम्प्युटर लाच म्हण म्हणुन मी बी घेणार होतो म्हणलं कम्प्युटरच करणार होत. पण भेटलं नाही. तर म्हणत्यात की वाचलीस भेटलं नाही म्हणून असं तसं काय का सांगा हसवत होतच मध्येेच काय, हम इलेक्ट्रिकलला घेतलंस खरं अ काय उपयोग म्हणजे कोर्स हा करायलाच लागणार असं, लगेच डिग्री घेऊन पण लगेच ना जॉब भेटत कुणाला.
होय ग तेच आहे ब इलेक्ट्रिकवाल्यांचं कसं असत सागच काय. महा वीतत्र एम एस सी बी तीन लागली तरच मग ह्यांचा काहीतरी आपला उपयोग असा आहे.
हा मग तेच का म ते सांगत होते मला, पीसी वर वगैर पाहिजे असल्या तर आता सुटणाऱ्या जागा, रिझल्ट लवकरात लवकर गोळा करा. लागलं नसलं तर आणि भरा म्हणून
हम्म हम्म
देव मुलगायना जा हच्याात,
हम्म हम्म
मेकॅनिकल इंजिनिअर राहून आत्ता जॉब करतोय कोणत कंपनीत आहे. मग त्यांना एक तेवढा ब लास्ट म्हणजे शेवटची बॅच घेतली पाच ते सातची.
हा हा
हा तो पाच ला यायचा, सहा चार ला कंपनीच जायचा मे बी, मग तसाच क्लासला यायचा पाच वाजता आणि पाच ते मग, अ सातपर्यंत क्लास करून आठ पर्यंत घरला जायचा. पूर्ण टाईम बिझी,
हा हा
मग ते सर बोलत होतात की एवढं एक शिकून क्लास, करताय एवढं जॉब बघून पण काम करताय मग बाकीच्यांनी कुठं जायचं असं तसं का काय म्हणत होते. म्हणजे तेच आता बघकी आता कमवतोय पण आणि क्लास पण करतोय. म्हणजे क्लास जर केला तर नंतर त्याला आत्ता जी जॉब आहे ना. त्यांच्यापेक्षा जास्त, पेमेंट असणार त्या जॉबला ह चांगला जॉब बघतो अजून, मला आमच्याकडं, तेवढा पण नाही जेवढा तुझ्या प्रातता आहेत त्यात तर इनकम काहीतरी हाय सोर्स. कमव कमवतो सर काय आम्हच्याकडे काहीच नाही सग सगळं मला घरच्यांच्यावर अवलंबून आहे.
मग तर काय मी पण पप्पासनी काल म्हटलं की मी म्हटलं मी सांगितलं नाही म मला म्हणत होतं मी आता व्हॅकनसी म्हनला. अक्षदा मला म्हटलं तु तू कुठनं बघितली असं म्हटलं मगी म्हटलं की, अ मा म्हटलं आता फ्रेंड तीन आहेत म्हटलं आता अक्षदा, तिकडे गेल ती म्हटलं एवढा तर महिना झाला त्यानी बघाय लागलात म्हटलं. उगत जाऊन काय करू म्हणून मी थांबलोय म्हटलं नाहीतर कशाला म्हटलं काम काय आहे आता काम त्यांनी काय म्हणतात पीसीवररचं पीसीवररचं म्हणतोय खरं आपल्याला, त्रास किती होतोय माहित आहे काय नंतर न डोळ्यांना.
पिसी वर का डोळ्यांना त्रास होत वेगळाच आहे. पण पेसीवर कधी भेटत जेव्हा आपल्याला एक दोन तीन महिन्याचा वर्षाचा महिन्याचा नाही सोड. एका वर्ष वर्षाचा दोन-तीन वर्षांचा एक्सपिरियन्स अस
एक्सपिरियन्स असल्याशिवाय भेटत नाही. होय मी ते सांगलं की आणि स्वतः होतत होतीत की मी म्हटलं पेमेंट पण पाहिजे म्हटलं तसं डिग्री नाही म्हटल्यावर
भेटतेय की तसं पण सेल्स मध्ये भेटतय बघ तसवर. पीसी वर्क. सेल्स मध्ये भेटते मग ते कॉल करा कुठं? कुठ तरी तेे कस्टमर हे करा.
हम्म हम्म.
सेल्स न त्यांच प्रोडक्ट हे करायचं. विकायचं असं. तसं असते ब पीसीवर. तस पीसी वर करून काय उपयोग आहे ना.
मी म्हणतोय मी नुसता टी सी टी सी. टी सी सारखं नाही ते ती सी न काय किती त्रास होते आणि काय होते ते त्याला माहती असते रोज रेग्युलरली जो यूज करतोय हे करतोय ना त्याला माहित असते. एक वेळेस आपण काहीतरी हार्डवर्क करतोय त्याला आणि ते आणि बरं. म्हणजे?
हा बरोबर आहे.
कसं आता काहीतरी असं ना छोटं मोठं काम पण विदाउट हे बघता काहीतरी करतात ते करत बसत ते आणि काय वाटत नाही एवढं ते. पीसी वरच आपण म्हणतोय जसं
नाही ग ले पी सी च हिच का नाही अ अस असं डोक दुखतय- माझं. एक सारख पण नाही होत पीसी चे वरच. का आपल्याला सवय नसतं त्यामुळे.
आता मी पण आता मो माझ मोबाईल मी अर्धा तास जरी दिसता कंटिन्यू बघायला लाग तरी माझे डोळे दुखतात.
तीचकी सवय नसते ग‌ं. असं होतंय.
हम्म.
सवय नुसत्या मग लेगा काय प्रॉब्लेम येत बा. पीसीच वर काय हाय सुकाचं आहे का?
णे मावशीच्या मुलगचं होतं का
म्हणतात म्हणतात की पीशीचं वर्ग असं स बसून हाय बसून हाय पण बसून हाय पण बसुन ह्या डोळे पण तेवढं हे करायला लागतात.
डोळा नावा. आ मावशीच्या मुलगीने काय केली सांग तिचं काम होतं ती नेटकॅपेत होती. सगळं ती हे करत होती पेसीवर तिना फक्त तिला त्रास व्हायला लागला जास्त म्हणून ती सोडलेली तीन.
होयस की मग. त्रास होते.
ती म्हटली मला पीसीचं नको आहे काम.
कुठले तरी ज काम करायला गेले काय ना काय तरी त्रास हा हे करायला लागणारच. लाईन वर उभं राहायचं म्हटलं तर पाय दुखणार. पिसीवर बसून वर्क करायचं म्हणलं तर डोळे दुखणार मग कसलं काम द्यायचं. डायरेक्ट आपल्याला एच आर तर नाही कंपनीचा क करू शकत एच आरला पण काम असतात. पी सी वर्क्स.
बाय.
काम करायचं मला कायतरी सोसलं पाहिजे.
रानात जायचं भांंगलायला.
हम्म ते तरी जमलं पाहिजे त्यांना.
होय. खरच की, रानातल्या बाईकासनी साडेतीनशे रुपये पेमेंटय दिवसाचं.
काय?
हजरी पड साडेतीनशे रुपये हजरी आहे त्यांची.
होयचं की मग, त्या त्याला पण कष्ट करायला लागतात तेव्हा कुठं मिळतात ते दिवसाचं.
होय.
मंग पाऊस आला तर पावसात भांगलाय लागतंय उन आलं तर उन्हात भांगलाय लागतंय.
हम्म.
आणि नाव ठेवणारी आणि वेगळी असत्यात शिकलीया आणि भांगलाय आलीया.
आमच्यात तर ते लईय आमच्या घरात तसंल लईय.
मग तेच की मी बघितलंय गं अनुभवलंय. बघ बघण्यापेक्षा म्हणून मी सांगतोय. नाव ठेवणारी लई असत्यात्या.
अगं ठेवू देत की नाव हे बघ आपण किती जणांची तोंड आपण बंद करणार. शेवटी आपलं आपलं दे हे म्हणजे आप आपण काहीतरी करणार आहे म्हटल्यावर ते त्यांच्या एखाद्याच्या मनाविरूद्ध जाऊन तरी आपण काही हे करू शकत नाही ने.
ते तर हाय.
म आईवडलांना पण समजायला पाहिजे म्हणजे की आपल्या मुलीची इच्छा बघायचं सोडून आपण जगाचा वि विचार करत बसलो तर मग काय राहिलं.
होयच कि म ज तेच तर होतय ना घरात तिचय हा बाबा बाकीची काय म्हणतील. तुम्ही एवढं शिकलीयास आणि हे असलं काम करणार बाकीचे काय म्हणतील.
हम्म.
असा विचार करतात घरची.
तसा विचार करायच नाही मग तुमच्या वेळीस तुमच्या आई बाबांनी पण तसा विचार केला असता तर. नाही नाही तू हे करायचं नाहीस तू ते करायचं प्रत्येकाच्या वेळी हे असतंय आता त्यांच्या जनरेशनला आता त्यांनी आपल्या जनरेशन मध्ये असतीय आता आपल्या लेवलच्या ऐजमध्ये ते तर त्यांना पण आप आपण जे विचार करतोय तेच त्यांनी विचार केले असतील असंय. तसं समजून घेत नाहीत बाई खरंच की आताच्या असे हे झाल्यात का नाही माहितय काय आम्ही यांना सगळं समजावून सांगायच अस्स वेळ आलीया.
हम्म हे अस्स नाही अस्स हाय मग तरी पण समजत नाही.
अगं मी कनाय काल एक कनाय मीटिंग जॉईन केलती. अ असंच मला असंच मला मेसेज आलता आणि मग त्यांनी म्हणतं होतीत स्किल वगैरे मग ती मला म्हटली की म मराठीमध्ये सगळं हे मीटिंग जॉईन करा म्हणून आणि केलती चांगला हुता अगं तो प्लॅट फॉर्म म्हणजे असं, हे म्हणजे सगळ मराठीमध्ये आणि त्याच्यामध्ये जे‌ शिकवणारे ते जे हे होततं कणी स्कोरचं
हम्म
ते पण चांगलं होतत म्हणजे चार हजार मध्ये त्येनी एवढं चार कोर्से शिकवणार म्हटल्यावर